हा बोला, आवाज येतोय.
हा येतोय, कसे आहात?
मस्त! तुम्ही कसे आहात? झालंच जेवण वगैरे? हो.
हम माझं पण झालं.
काय करता मग?
काय नाही बसले, आताच मुलीला झोपी घातलं माझ्या.
हा हा हा.
हम.
पाऊस वगैरे आहे काय तुमच्याकडे?
येण्या सारखं पण सध्या नाही.
हा ना ऊन वगैरे याच्यामुळं गरम होत असेल ना?
अम.
ऊन आहे त्यामुळं गरम होत असलं?
हा ऊन हा ऊन आहे ना, एवढं नाही पण मु
हा.
ह ह तुमच्या इकडे आहे का?
आमच्या इकडे ऊन आता आले पाऊस होता, आताच ऊन आलं पाऊस पडत होता खूप.
हा कुठे राहता तुम्ही?
सातारा.
हा हा. जेवण वगैरे झालं तुमचं?
हो, तुम्ही कुठे राहता?
आम्ही संभाजीनगरला.
अच्छा! बाकी म काय?
काही नाही म पा
हॅलो!
हॅलो!
हा आवाज क-कट होतोय, तुमचा आवाज येत नाही.
हा ते रेंजचा प्रॉब्लेम ये हिथं थोडा.
पावसामुळं असेल.
हम.
बाकी काय म्हणताय, क्लायमेट तुमच्याकडं?
हॅलो!
हॅलो!
हा बोला ना.
हा बोला, काय म्हणताय म म्हणलं क्लायमेट? पाऊस कधी येईल काय
हाय वातावरण पण थोडं येण्यासारखं. एकदम असं कडक ऊन पण नाही ना. रात्री आला होता थोडा. थोडा आमच्या इकडे.
अच्छा.
ज-जास्त जोऱ्यात नव्हता. थोडा कमीच झाला.
हा काय बाकी काय काय आवडतं तुम्हाला? हा पाऊस पाहिजे ना.
हम्म पावसाळा खूप छान वाटतोय. सगळं हिरवं इकडे-तिकडे झाडे. डोंगर हिरवे होतात.
हा तेच ना पावसात फिरायला आवडतं की नाही तुम्हाला? पावसात फिरायला आवडतं की नाही तुम्हाला?
पावसात नाही फिरायला आवडत. फक्त घरात बसून बघू वाटते. ह
हा का मग हिवाळ्यात आवडतं कि उन्हाळ्यात आवडतं फिरायला.
हिवाळा. हा. थंडीमध्ये खूप कस त्रास पण नाही होत ना पावसाळ्यात पण ते ओलं आंग सगळं चिकचिक खाली. नाही फिरू वाटत.
आणि उन्हाळ्यामध्ये?
उन्हाळ्यामध्ये बाप रे बाप कोणाला आवडत तरी फिरायला. भयानक त्रास होतो.
हा. गरमी खूप अस
हा गरमी त्रास पण होतो ना उनत फिरलं की. कसं हिवाळत तसा होत नाही ना आपण किती फिरा.
हा उन्हाळ्यात गरमी ना. उष्ण तान खूप त्रास होतो.
हां.
हम्म. मग तुम्हाला थंडीत फिरायला आवडत? हा मला पावसाळ्यात खूप आवडतं फिरायला अं ते धबधबा वगैरे बघायला छान वाटत.
हा गेल्या होत्या का मग कुठे आता?
अजून पाऊसच नाही चालू झाला जून महिना आता संपयला आला पण काय पाऊस चालू व्हायच नावच घेत नाही.
हा एवढा जसा पाहिजे तसा एवढं नाही ना. एक दोनच पडला. मोठ्ठा.
हा ना तर मग पाऊसच चालू होत नाही व्यवस् थित त्यामुळ मग फिरायला काय मजा येत नाई. पाऊस छान व्यवस्थित चालू व्हायला पाहिजे.
हा.
मग तुम्हाला फिरायला कुठे कुठे आवडतं?
कुठे काय देवाच्या ठिकाणी. वे आम्ही एवढ्या गेलोच नाही. लहान मुलगी माझी दोन वर्षाची. मग काय सध्या तिला उघंच बाहेर पडलं की बीमार पडते ना. लहान मुलांना कसं लगेच वातावरण कॅच करते उगं मग ते फिरून या परत पंधरा दिवस त्यात घाला. हॉस्पिटलमध्ये जाण लहान मुलं अशी चिडचिड पण करतात. त्यासाठी घरच नाही सोडायचं आपण मोठे होईपर्यंत.
हा बरोबरहे.
हम्म.
मग देवाच्या ठिकाणी कुठे कुठे जाता तरी फिरायला?
आम्ही आमच्या इथे गृष्णेश्वर हाय ना मंदिर ते बारा ज्यो तीरलिंगा पैकी एक ह ना तिथं गेलो जातो कधी.
हा.
देहू, आळंदी
ओके.
इथे जवळ जवळपासचे.
हा मग तुम्हाला जास्त प्रवास करायला आवडत नाही वाटत.
हा. डोकं दुखते माझा त्रास पण होतो.
हा का असय मग माझ्या सारखंमी. मला पण जास्त प्रवास नाही आवडत करायला. त्रास होतो. पण फिरायला खूप आवडत.
हं.
हा तुम्हाला आवडते की नाही फिरायला?
मला नाही आवडत एवढं फिरायला.
आवडे. अच्छा. मग काय करता मग तुम्ही घरी? बसून.
आता माझी छोटी मुलगी तिच्यातच दिवस जाते. पूर्ण रुटीन त्याच्यातच.
हा काय. ह मग आता निवांत. येताय का तुम्ही घरी?
आता झोपलेली आहे ना ती.
हा.
हम्म.
ह नाही मला बाई. अजून तुम्हाला जेवण बनवायला वगैरे आवडतं की नाही?
आपला एवढी नाही. अशी इंटरेस्ट त्यात. जे आहे ते. बनवायचं हा.
मग काय-काय आवडतं? तुम्हाला. हा आवडतं मला जेवणामध्ये. सर्वांना थोडसं वेगळ आहे. रोजच-जेवण. तेच-तेच बनवून कंटाळा येतो. मग काहीतरी नवीन रेसिपी ते वगैरे ट्राय करायची.
हा तिकडें काय सातारेकडचं फेमस?
अ साताऱ्याकडे फेमस कंदीपेडा.
हा तुम्हाला येतो का मग?
नाही पेढा नाही येत बनवायला. पण सातार फेमस कंदी पेढा.
हा. हम. हम.
टन वगैरे असं फेमस.
हा.
हां. तुम्हाला आवडतं की नॉनव्हेज?
नाही-नाही आम्ही नॉनव्हेज नाही. व्हेजच खातो.
हा व्हेज मध्ये काय-काय आवडतं?
व्हेज मध्ये सगळंच. जे आहे ते ट्राय करायचं. कधी अस. म्हणजे नाही म्हनून नाही म्हणायचं.
हा. ना. हा.
जस मन झालं तस खायचं. बाहेरचं पण कधी मन झालं तर
खायच हा. पण बाहेरच्या पेक्षा घरी बनवलेल सगळ्यात उत्तम आणि पौष्टिक.
हा. बनवते मी कधी. पाणीपुरी खायची असली तरी घरीच बनवते. कधी मग कधी-कधी जायचं बाहेर नाहीतर बाहेर
हा कधीतरी जायचं हा घरीच. आ पण घरीच. काय आवडलं तर आम्ही घरीच वगैरे बनवतो.
हम्म.
काय आवड असेल तर मग घरी बनवायचं.
हम्म.
वेगवेगळ्या रेसिपी आपण ट्राय करायचो मग लहान मुलांना पण आवडत.
हा लहान मुलं पण बाहेरचे खात नाही मग सहसा, सहसा. मागत नाहीत नाही तर त्यांना बाहेरची एकदा चव लागली त्यांच्या जिभेली की सारख. क बाहेरचं म्हणतात घरचं नकोच म्हणतात खायला.
हा तेच ना.
हम्म.
बाकी अजून काय? तुमची तब्येत कशी आहे?
छान आहे एकदम मस्त. तुमचं जेवण झालं?
हो झालचं आहे बघा.
काय बनवल होता?
आज काय नाही असं अ पावभाजी बनवली होती.
हा.
हम्म.
भाज्या भेटतात का? आत्ता सध्या सगळ्या.
हा हा भेटतात पण मग असं खूप महाग असतात भाज्या
हा.
हो का.
मटार तर ते फ्रोझन याचीच टाक लागतील ना फ्रोझन मट
हो.
सध्या तर नाहीत भेटत.
नाही भेटत सध्या मग थोडेसे टाकते. ते फ्रोझन चांगले नसतं.
हा.
हा. कामं
हम्म.
छान, छान वाटलं तुमच्याशी बोलून.
हो तुमच्याशी पण
चालेल.